हॅलो का ओ कट झाला फोन?
काय माहितीय अगं आपोआप कट होऊन जाऊ राहिला.
हो ना.
हाव.
बोला, नाही आता स्वयंपाकाची तयारी. पुरणपोळी या खायला.
आम्ही सकाळचं खाल्ली बाई.
सकाळीच खाल्ली हा बरी हाय. नाही तसं काही नाही आपलं
हा हा हा,
आम्ही चौदा एप्रिललाच बनवतो पण मंग आता घरातली म्हणताय बनव म्हणून म्हटलं म्हटलं थोडस बनवाव हा. हं नाही तसं काही नाही आम सणच पाहिजे असं काही नाही जेव्हा वाटलं ना खावसं तेव्हा बनवायचं आणि खाऊन मोकळ व्हायचं.
ते त आहेच म
म सणाला तर राहतच तसं काही नाही,
हुं हुं हुं,
पण एरवी वाटलच कधी खावसं त मंग करायचं आण खाऊन घ्यायचं. तुम्ही आता इकडे देवयानी ताईकड आले का काय? देवयानी ताईकडे? बरं आहे बरं आहे, आजून कोण कोण हे?
कॉल करायचं काम
हो ना, किती जणीना गेले?
तिघी तिघी जणी झालं देवयानी, निर्मला ताई आणि तू.
हा आता आजून एक सापडायची हे.
एक नाही आगं वीसजनी.
हो वीसजणीना करायचं.
हं,
पण मंग त्यांच्याकडे ते एक ऍप आसली पाहिजे ना? आसं हा हा हा,
तू जावेकडे हाय का?
नाही सांगावं लागेल त्यांना त्यांनी आगोदर नव्ह तं केलं नाही त्यांच्याकड नव्हती अँप ही. नाही, बोलावं लागल त्यांच्याशी मंग.
हा,
फोन कोणाकडे हे सांगा मला म मला कॉल केल्यावर समजेल तरी.
मला नाही माहिती म्हणून तर मी त्यांच्याकड आले कोण कोण हे सांगा म्ह
आसं आहे का? ते ग्रुप वरती त्यांनी ग्रुप तयार केला होता त्याच्यावरती होत्या खूप जणींचे नाव होते,
हा हा हा,
कोण कोण हे?
हो ना, हुं,
ते जर समजलं ना त म आपोआप वीसजणी होऊन जातील.
हो ना.
बाकी काम झालं दिवसभराचं?
हो, झालं बाई.
किती शिव, कशाचं?
ओ चिवडांच
ओ चिवडांच काय माहिती आता व्हिजिट त देऊन गेले
हा ना.
काय मेसेज नाही, काय कॉल नाही पण मंग.
हा हा हा हा,
असंय, बघू काय होतंय काय नाही. मग, बघू आता, काय काय नाही मग,, तशे अ मानसी मॅडम त बोलल्या होत्या.
हां.
परत एकदा होईल व चक्कर असं,, परत एक चक्कर होईल व असं
हो ना. हं हं, ते निशाकडं आलेते ते सर,, आ निशा कडे
हो ती बाकी होती ना.
हा, मग तिच्याकडे आले होते तिने विचारलं होतं म्हणे सर काय होईल आता,, म्हणे याच्यातुन सिलेक्ट होत होतील मने आता. हो,, वरती पाठव म त्यातून सिलेक्ट होतील मने
असं हां हां हां,, मग तेव्हा कॉल आल्यावर समजल मग. कॉल येऊ न तर मंग मेसेज टाकतील तसं,, आता त्याच्यातून किती सिलेक्ट करतील काय माहिती?
हा हा.
बघू मग.
बघू बघू मग, हं चाललं चाल म
बर बर ठीकेय चालेल.
हां,, थांबबरं कट नको करू मी करते.